हॅलो.
हा बोला बोला येत ऐकायला हा येतोय येतोय तुमच माझा येतोय. हा हा बोला बोला काय म्हणत हो मस्त आहे. तुम्ही कशात हो हो हो.
घरी कसं सगळं
घरी मस्त आहे तुमच्याकडे कस काय वातावरण कस आहे पाऊस पाणी.
काय नाही ह्या वर्षी वाटत नाही कि तू असं वाटत की दुष्काळच पडेल की काय असं वाटतय कारण एकही थेंब नाही ना. जून बघा आजची एकोस तारखे होऊन गेली तरी पण जूनच्या महिन्यात पाऊस नाही म्हटला म्हणजे मग थोडस विचित्रच वाटत.
हो हो तेच ना.
आणखीन तुमच्या इथे आहे का पाऊस
नाही ना आमच्याकडे पण.
चे ना थोडेसे वांदेच झाले. ते पर्यावरणामुळे किंवा निसर्गाला हानी होते त्यामुळे पण
हो.
हम्म आणखी न कस. तर कलियुग म्हटला म्हणजे याच्यात पाप वगैरे पण वाढतय आई वडील हृद घरात कमी वृद्ध आश्रमात जास्त राहतय आणखीन मग देव चं देव ठिक गाणी जसं काय वृंदावनला आता म्हणजे गौरी गोपाल आश्रम ये ति थ पण वृद्ध वृद्धांची संख्या वाढली ये म्हणजे कस आता म्हणजे आईवडिलांना जर आपण आपण जर त्यांना मान दे णार नाही किंवा त्यांची काळजी घेणार नाही तर मग हे निसर्ग पण आपल्या आई वडील सारखंच ये ना ते पण आपल्याना तसच त्रास देईल ना?
तसच त्रास देईल आणि आता हे आता हे ना खूपच वाढलंय पण वृद्धाश्र श्रमाच थेर म्हणायची आपण ती खूपच वाढलेत आता म्हणजे अ म्हणजे काय? आता ही अडचण आहे झाला थोडे महिनाभर राहा तिकडे जाऊन. हे असं चला म्हणजे त्यांना पण असं काही शांततेत जगू देत नाहीयेत आता
हो ते तो कसा तो पिक्चर बघितलाय का तुम्ही नट
होय होय कधीतरी आणि आणि कधी कधी असं पण होतं की बाबा दोन भाऊ आहेत म आई एक एकीकडे आणि वडील एकीकडे हे चुकीचय. अ कशाला ना त्यांना अस विभक् क्त करता तुम्ही आणि काय होतंय ती दोघं राहिली तर आपल्याकडे
हो
हाय की नाय म्हणजे आणि आप आपण जे आता करतोय ते आपली मुलं बघताय ना.
हम्म
हे पण आहे ना अनु करण करतातच ना मुलं ह असं नाही म्हणजे हे ब बरोबर नाय वाटत
आणि आईवडील पण काही काही म्हणजे जे खेड्यावरचे किंवा असे विलेजेस व व राहणारे जे लोक यत वृद्ध लोक ते खरंच खूप हुशार होत्या आधी म्हणजे ना ते कसं ते कस त्यांच्या मुलांच्या नावावर डायरेक्टली ते जिवंत असताना त्यांची प्रॉपर्टी नाही द्यायची का नाही द्यायचे कारण की मुलं घेऊन घेतात. आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. म्हणून ते नाही द्यायचे पण आताचे जे आईवडील ये त्यांचं पूर्ण जीव त्यांच्या मुलामध्ये, मुलांमध्ये त मग मुलगी असो की मुलगा असं मग ते कसं आम्ही वारून जाऊ तर आमच्या मुडांना कस काय भेटेल अस विचार करतात. पण एकरीत्या ही अशी आहे की आपण जर मुलांजवळ म्हणजे मु मुलं तर आपले वारसदार आहेत आपण गेल्यानंतर आपोआप ती प्रो पटी त्यांना भेटेल ना
हो ना.
हे पण एक विषय आहे पण मग आता कसं पहिलेच देऊन देतात मग त्यांचे हाल होतात.
नाय म्हणजे त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की माझा मुलगा काय मला अस काय करणार नाही टाकणार नाही की अस पण शेव बाहेरून मुलगी येते. आता तिला काय दोष नाही. आपण देऊ शकत पण ती कशी निघेल काय निघेल आपल्याला कु माहित ये.
हो ते पण आहे. आणि खर तर आज मुली पण नाही ना आईवडिलांना हे करत कारण की त्याच बिचारा जेमतेम राहतायत त्यांच्या फॅमिली सोबत
खरच आहे.
आणि मुलींचं पण कस आता लग्न झाल्यानंतर मग त्यांची जबाबदारी त्या समोरच्या घराची अस ते आपल्या घराची पण ते जबाबदारी कस काय घेत ते आणि सगळ सगळ त्यांच् त्यांच्यावर नसतं ना त्याच्या कस आता नवऱ्यावर डिपेंड असतात काही मुली काही मुली स्वतः असतात पण त्यांच्या पण जबाबदाऱ्या असतात. मुलं असतात. न घर असत सासू सासरे असतात.
बरं जॉब असतो. तो पण सांभाळायचा सगळंच कसं होणार?
हो आणि हे वृद्धाश्रमाच खरं कारण, तर हेच आहे की आई, वडील आधी म्हणजे, जिवंत असतानाच प्रॉपर्टी पण देऊन देतात मुलांना. आणि राहिला तर म्हणजे, खूपच जास्त लाड आणखीन मग, त्यांच्या त्यांना चांगल्या वाईटची समज नसते. आणि तर बाहेरून म्हणजे, तुम्ही जस सांगताय तसं मुलगी पण आली. पण ती पण जर चांगली निघाली तर मग चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी मुलं पण तशी निघतात. आपण तिला दोष देऊन, पण नाही
नाही नाही नाही तिला नाही म्हणजे, तिचं तसं असते असं नाही. पण मुलं पण असं निघतात, असं काही नाही.
हो.
बाहेरून आलेली असते. तिथ आपण आपण काय? धरायचं तिथं ती तर बाहेर आलेली असते. त्याच्यामुळे तिचं आपण पण मुलांनी तरी नीट निदान नीट वागलं पाहिजे ना.
हो, ते नट सम्राट सारखं नको व्हायला.
हा तस नको व्हायला हो, ना.
त्याची ज बाई असते, न त्याला शेवट सांगते, कि म्हणजे मुला ना पुढच्या जेवणाचा ताट द्यावा, पण बसायचा पाठ नाही द्यावा.
म्हणजे, खूप छान! मूवी त्याच्या म्हणजे शिकण्यासारखं आहे. त्यांच्यामधून.
हो, ग खरंच! आणि हल्ली नाही पण हल्ली असं साधारण आपण बघतो शहरात वगैरे पण तर त्या आधीच सांगतात. मग बाबा तुला राहायचंय, तर तू आपला वेगळा राहा आम्ही आपला च्या राहतो कसं राहायचंय ते.
हो.
ता हल्ली आई, बाबा आहेत, की नाही बाबा. तुला राहायचे, तर तू आपला वेगळा राहा म्हणजे
हो, आणि आता कसं करताय अ म्हणजे दोन मुलं जरी असले ना, तर तीन मजली घर बांधतात. खाली आई, वडील राहतील. वरती एक नंबरचा आणि त्याच्यावरती ती दोन नंबर असं म्हणजे, मग ते हो. हो ते पण एक प्रकारे छान! आहे. पण मग जर दोन
म्हणजे आधार पण असतो, आई वडिलांना आणि आई वडील स्वतंत्र पण आसतात. टिव्ही नातवाला वेगळं बघायचं असतं. आजीला वेगळं बघायचं असतं. टीव्ही टीव्ही वर सिरियल किंवा काय? मग ते थोडंफार हे मग त्यापेक्षा ते सेपरेटच आपल्या हातात म्हणजे, मग आप तुम्ही तुमचं बघा आम्ही
हो उलट ते एक प्रकारे चांगलंय. आणि काही काही लोक हम्म! हो. आणि काही- काही लोक आहेत तर, दोन मजली बांधतात. एका मुलाकडे सहा महिने आई-वडील, आणि दुसऱ्या मुलाकडे सहा महिने आई-वडील.
हो, आमचं इथे आहे, ना? आमच्या इथे मी ज्या ज्या आम्ही ज्या, पार्लरवाल्या ताईंकडे जातो ना, त्यांचं तसंच आहे, पण त्या ताई म्हणतात माझी सासू आली ना म्हणजे, ती अशी बस नाही ती, तर सहा महिन्यात माझे इतके काम आवरली जातात माझ्या सासूला तु आमच्यातच रहा माझी सासू सांगते. तुझ्यात राहिल. खालचं मागून म्हणजे त्याच्या वरुन म्हणून म ते एक म्हणजे असं सहा, सहा राहतात. दोघजण वरती, झाली, पण असं विभक्त नाहीये, कि बाबा खाली हम्म. पण हम्म
असं बघितलेलं आहे मी, म्हणजे असं ऐकलेलं आहे, की बाबा एकीकडे, एक, एकीकडे. हे चुकिच आहे म्हणजे
हो, एकीकडे नाही करायचं. दोघांनीच सोबत राहायच कारण ते आयुष्यभर सोबत राहून आपल्याला लहानाच मोठ केलं, लग्न झालं, सून आली, त्यांचे मुलं झाले. तो पण, मग त्यानंतर त्यांना वेगळं करण्याचं काय, म्हणजे एवढं काही अर्थ समजत नाही मला काहीच
हं विचारू नका काही खाली काय, हाली काय, डोक्यात जाईल कोणाच्या काय करतील बर त्यांचा पण विलाज नसतो तो आधीच सगळं दिलेलं असंत, त्याच्यामुळे मग चला, आता काय, आहे तस आता निभावून न्या, असं असत ना?
खूप विचित्र पण झालंय आजकाल. मग काय करणार? विदेशात पण मुलं गेली, तर विदेशात सेटल होतात. आई व वडिलांना विसरता ते.
तुम्ही काही विचारूच नका. ते तर तिकडूनच सांगतात की आम्हाला यायला जमणार नाही. तुम्ही एक काम करा अ, हे, हे पैसे पाठवतो. तुम्ही कामावाली बाई ठेवा, आणि केअर-टेकर टेवा तुम्हाला
हो ना, आणि आता हल्लीला लहान मुलांना सांभायला सुद्धा म्हणजे बाई लावली आहे. लोकांनी काही म्हणजे त्यांना आईची माया नाही मग ते मोठे होवून असच होईल ना? त्याच्या सोबत तुम्ही जर आयुष्यभर त्यांना आईची चि माया देणार नाही मग, ते मोठे होवून तर तुमच्या पासून लांब जातील
आईची माया नाही. म्हणजे म. आजी- आजोबा जर घरात असतील, तर आजी आजोबा सांभाळतात की नाही? म. ती माया, ती वेगळं असतं अहो!
हो.
आता आपण बघतो ना, काही ठिकाणी, आता खेडेगावात सुद्धा पण, आजी-आजोबा असतात म ते मुलं किती छान राहतात, खेळतात, हे करतात, आजी कधीतरी म्हणजे, असं आजी- आजोबां जवळ हट्ट करतात, हे करतात, म्हणजे असं, ते खूपच छान वाटतं म्हणजे असं
हो, आणि काही- काही आजी- आजोबा पण, चांगले नसतात. म्हणा.
च्या लहानपणी आम्ही तसच केलेल बाबा दे कि मस्त आजी जवळ हट्ट करायच हे दे करून ते दे करून म्हणजे अस खूप छान वाटत ते, कि म्हणजे, असं ते ती माया- प्रेम काही वेगळंच असतं, न?
हो आम मला तरी म्हणजे माज जस सांगायला गेल तर माझ्या आईची- आईची माय आम्ह कि माझ्या आईची आई पण वडलांच्या आईची तर काही भेटली नाही कारण की वडिलांची आईला जास्त करून आवडणारे जे आहेत माझ्या आत्त्याची मुलं नाहीय,
हा,
त्यांची काही माया भेटली नाही मग त्यांच्याशी एवढा गोडवा नाही आहेे ना कारण ते लांब राहतात आमच्या पाासून असं अस विषयता
बरोबर-बरोबर आहे असं होत कधी-कधी हा तेच तेच म्हणजे ते मुलीच्या मुलांना जास्त जमा करतात
हो मुली, मुलांना नाही पण मुलीला जास्त अस भेदभाव होऊन जातो ना मग हो आणि का समग स सगळ्यांना समान जर प्रेम दिलं आणि सगळ्यांना जर समान वाटून दिलं ना तर एक ना म्हणजे एक नाही खायला ना तो दुसरा सांभाळून घेतो ही खात्री आपण मुलांची देऊ शकतो कारण की एक जरी प्रेमाण नाही राला आपण दुस दुसरा पण तसा सतो ना दुसरा असतो प्रेमळ. तो सांभाळून पण हो तो सांभाळून पण घ्यायला तयार असतो.
बरोबर बर आपणच.
हो हो हो चालेल धन्यवाद. छान वाटलं बोलून.